हॅलो हॅलो हॅलो ताई आवाज येतोय--? हॅलो. हॅलो ताई, तुम्हाला आवाज येतोय? हा. आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय का तुम्हाला? मला तुमचा आवाज येतोय. हा बोला हा हा कशा आहात?
मस्त एकदम.
हॅलो. च्याकडे वातावरण म्हंटलं कसं चालू आहे? पावसाचं वगैरे वातावरण खूपच गरमी आहे सगळीकडे. ओके. प्रत्येकजण वाट बघतय. हो हो आज पाऊस थोडा पडलेला आहे काय ठिक काणी असं मी ऐकलेलं आहे थोडीशी अस झिरप मारून गेलेला आहे ओके नाही आमच्याकडे ते पण नाहीये अरे बापरे आमच्याकडे मी बाहेर गेलेली ना त्यावेळेस मला थोडीशी झिरप अशी दिसलेली आहे मला असं वाटलं माझ्याकडे येईस पर्यंत मला पाऊस भेटेल पण इकडे काहीच नाहीये अच्छा नाही इकडे पण नाही दोन दिवसापूर्वी थोडा पडला ओके तेवढाच हा अच्छा म्हणजे पाऊस कुठेच नाही अस
हो हो सगळीकडेच आहे परिस्थिती
हो हो हो मग बाकी कसं चालू आहे वाता एकदम छान वातावरणाच तर चालूच आहे आपण ज्यावेळी झाडे लावू त्यानंतर वातावरण सुरळीत होणार आहे नाही तर वातावरणाचा त्रास हा सर्वांना होणार आहे सर्वांनाच होणार आहे हम्म मग वातावरणा म च्या अगोदर काही वाळवणी वगैरे केली की नाही हो वर्षभराची सगळी तयारी करून झाली मसाले झाले, पापड लोणची झाली आमचे पण वातावरण म्हंटलं पाऊस पडायच्या अगोदर आप - आपले सगळे वाळवणी करून घेतलेली बरी म्हणून मम्मीने सगळी वाळवणी करून घेतली पापड लोणचे आंब्याचा सीझन यावेळेस खूप जोरात चालला हो आमच्याकडे पण आंबे भरपूर होते या वेळेला हा कधीच मी आंब्याच्या सीझन मध्ये कोणाला एवढ्या आंब्याचा म्हणजे हे बघितलेलं नाहीये जास्त आवड ह्यावेळी सर्वांच्या मनामध्ये आवड बघितली हो हो हो मग हा तुमच्या भागामध्ये आंबे मिळतात का हो आमच्याकडे तर आंबे भरपूर आहेत सगळेजण विकत आणताय कोणी कोण अ झाडावर तआपण लावलेलेच असतात कोणी कलम लावलेली आहेत अच्छा अच्छा हो हो म्हणून भरपूर प्रमाणात सर्वांनी हापूस खाल्लेत
अच्छा हंहहह आता पुढच्या वर्षी काय असेल सांगू शकत नाही पावसाचा अजून पत्ता नाहीए त्याच्यामुळे पुढे काय हो सगळं सगळंच लांबनीवर गेलयं सगळीकडे पाण्याचे टंच
चाई आहे हो काही ठिकाणी पेरणीला प्रॉब्लम तयार होतोय म्हणजे आता आता पेरणी आमच्या गावाकडे लोकांनी पेरणी अर्ध्या लोकांनी के केली आणि किती दिवस पाऊस झाला अरे बापरे पाऊसचं गायब झाला म्हणजे केलेली पेरणी वाया गेली बोलायला का हरकत नाहीए हो आताबा पावसाची पुन्हा येणाऱ्या पावसाची वाट बघतात आता तो क हवामान खातं अंदाज देतय या तारखेला पडेल त्या तारखेला पडेल आणि पाऊस काय पडत - - नाहीये रोज हवामान खात्याने रोज अंदाज बाळगले मी रोज चेक करत असते बघत असते आ पाऊस कध - धी आहे पाऊस होय सोमवारी दाखवतय आणि ज्यावेेळेस आपण सोमवारी बघायला जातोय पाऊस लगेच शनिवारी सरखतोय शनिवारी बघायला जातोय तर परत सोमवारी सरकतोय
ह ह आजचा अंदाज आहे पंचवीस जून सांगितलंय आता बघूया
बघूया काय होतंय पडला तर पडावा तर म्हणावा व्यवस चित पड कारण पाण्याची टंचाई भासू नये आता भरपूर ठिकाणी पाण्याची टंचाई ही भसायला सुरुवात झालेली आहे तेच ना पाणी आमच्याकडे सुद्धा तीन दिवस पाणी नाहीये अर बाप प्रिती आमच्या क प्राॅब्लेम आहेत. एक देवाच्या कृपेने आपण बोलू शकतो की बापरे आप लाइनला पाणी ठेवलेलं आहे फक्त एवढा साठा ह महीन्यात तून एकदा एक साफ करण्यासाठी ती लाईन बंद होतीए फक्त पहिल्यासार क एवढं पाण्याच फुल मध्ये येत होत त कमी झालंय थोडस आता पणी जपूण वापराला पण पाहिजे, हो पाणी जपून वापरायला पाहिजे पण आता हे लोक कांना सांगणार कोण.
हेच ना
लोकांत ते वाया घालवायच ते वाया, घालवणारच पाणी हूं पर्यावरणाविषयी कोणाला एवढी चिंता लागून आहे नाही तेचना सगळीकडेतीच परिस्थिती आहे.
जोपर्यंत माणूस सुधारत नाही तोपर्यंत हीच परिस्थिती रानार
हो माणस जोपर्यंत सुधारत नाहीयेत तोपर्यंत अ अशाच परिस्थिती निर्माण होणार आहे बरोबर! एक बाकी काय म्हणताय, बाकी एकदम मजेत सगळं एकदम, आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे मराठी वर्षाची सुरवात झालेली आहे नविन सण आपले पावसाळे सुरु झाले म्हणजे सण निर ब आ दिळी पर्यंत आपल्याला कोणी आड नाही आहे आणि दिवाली पर्यंत सगळ्यांचे खिसे हे गरम राहणार आहेत. त्याच्यावरी के का काय बोलण्यात काय अर्थ राहील नाहीे. होस.
सगळं जपून विचार करूनच, करावा लागतंय.
हो आदली एक गोष्ट मला खूप छान वाटते आजकाल की लोकं सणासुना नं म्हणजे सणांना आता परत महत्त तव द्यायला लागलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की, विकत आणण्यापेक्षा घरी बनवण्यामध्ये महत्त्व दय लागलेले आहेत हा पोरी वगैरे, हा पोरी वगैरे पहिले बाहेरून माग ग्वायच्या पण आता बोलता येत नाही मज्ज ते सोशल मीडियावर टाकण्याच्या हिशोबाने का होईना बनवतायेत.
हा हा!
मेड बाय मी, नाही मेड बाय मी, दाखवाव लागत ना त्याच्यासाठी का होयना ते बनताय हो बाकी घरात मुला बाळांच कसच चालू आहे त्यांना कसं वातावरण
मुलाची शाळा सुरू झाली आहे, वातावरणात गरमीमुळे सगळे बेजार आहेत.
हो मुलांना गरमी, मुलांना गरमी, लागत असेल आणि नकोसं वाट
नकोस वाटत मुलांची शाळा पण सध्या अर्धा दिवसच होती कारण एवढी गर्मी, त्यांना सहन पण झाली पाहिजे.
हो ऐकलेल आहे की मुलां ची शाळा आता गरमीमुळे खूप कमी दिवस किंवा अर्ध्या दिवसाचीच ठेवली जात आहे हा का आम्ही असंही ऐ ले की मुलांची शाळा आता परत होते त्या प्रवासामध्ये ऑनलाईन करणार आहेत अरे बापरे! जर असच हे नसावं मुलांच मग आधीच एक तर- अ अ ल सगळ्यांना बोलताय कोविड पासवाले. परत आता मुलांना बोलतील आता उन्हाळे पासवाले.
ह ह ह आणि त्यामुळे काय होतय, मुलं मोबाईलकडे जास्त वळतात कोविड - पसंण मुलांना मोबाईलच वेड खूप लागलं.
हम हो.
सगळं ऑनलाईन झालं. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त ऍडिक्शन त्या कोविड मु मुलांना मोबाईलच लागलं.
आता पालकांकडे मोठा प्रश्न आहे की त्या मुलांना मोबाईल पासून वेगळं कसं करायचं.
आणि मुलं मोबाईलपासून वेगळं व्हायला मागत नाही. नाही मुलाच अस झालंय की कोविडमध्ये पालकांनाही मुलांच पालकांनाही मोबाईलच वेड लागल लागलेल आहे आणि त्याच्या मुळे असं झालंय की मुलगाही घेऊन बसतोय आणि घरात घेऊन बसताय त्याच्यामुळे दोघ जण
आणि सगळे फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल म
आणि आपण बोलायला जरी गेल तरी बोलतील त्याच्याने काही होत नाहीये आम्ही पण घेतोय आम्हाला नाही काही झालं तर त्यांना काय होणार आहे.
तसच आहे पण ते आत्ताच्या पिढीला कळत नाही की काय त्याचे दुष्परिणाम आहेत.
हो हो.
लहान मुलांना चष्मे लागतात मुलांच कॉन्सन्ट्रेशन बिघडत चाललय.
हो मी आजकाल खूप मुलांना बघितलेलं आहे की त्यांना चष्मे लागलेले आहेत. जे बोलतात ना साठ अ सत्तर मोस्टली आपण बोलतो. पंचावन्न वर्षामध्ये लागायला हवे आहेत. तर आता मुलं पाच वर्षा पासून असं वाटतय की त्यांच्या आत्ताच डोळेत
फक्त तो काला चष्म्याच्या ऐवजी- मोठ्या भिंगाचा चष्मा दिला जातो तोही जाड ज्याच्यामध्ये आपल्याला ते बघवणार पण नाहीये.
हो वो.
हो आजकाल असं चालू आहे. खूप वाईट परिस्थिती असेल, पुढे मुुलं मोबाईल मध्ये असतील आणि एकमेकांची संवा- हो हो हो पूर्ण म्हणजे पूर्ण संवाद संपलेला. बरहा पॉईंट खरच! तुम्ही खूप छान बोललात.
ह
हो कुठे ना कुठे असतात मुलं एवढा हा
जेवायचं नाही हे, नाही मोबाईलच हवाय. मोबाईल लावला तरच जेवणार टी व्ही आणि मोबाईल याच एडिशन खूप.
हो ओ. चालेल धन्यवाद. पडायला लागलेत. चालेल धन्यवाद म्हटलं. नाही मी असं बोलत होती. धन्यवाद म्हंटलं, तुम्ही एवढ्या चांगल्या चांगल्या पद्धतीने सांगितलंय. हा हो. तुमच्याशी बोलून मला खूप छान वाट की बापरे चला संध्याकाळी आल्यानंतर आपल्या मैत्रिणीशी आपण बोलावत तिच्यासोबत थोडसं व्यक्त व्हावं मग जरा बरं वाटत तुम्ही मला नेहमी कॉल करत जा मला आवडेल अ म मी कशी तुम्हाला मैत्रिण म्हणून करते तसं तुम्ही करा ओके चालेल धन्यवाद चला घ्या ग जेवण घ
हो हो
ओके चालेल